हॅलो
हा हॅलो हा ते मोबाईल स्विचअप झालं हो बद्दल झाचालं ते
तुम्ही जरा सांगून हे खरं जाऊ मला मेसेज देन
हा हा
कस काय ह्याच्यावरती कोण करत
नाही काय म्हणजे लागत की नाही मना
ते झालं सोडा खरं आता जस्ट मी म्हणजे आणि आहे तिला कॉल कराली मी म्हणल हँग झाला एकदा द मोबाईल म्हणलं काय सुचय ना मला
हा हा मज पण ते झालं स्विचअप झालंच मोबाईल म्हणताना
हा
हम्म
बोला
अ न काय
काही नाही बघा मग
महे जोरस करा की कॉलनी कुठलं रेसिपी सांगू हा कुठलं आहेच सांगू तुम्हाला
एकच मिनिट ह
हम्म आम पनमाव ते पव ह
हा बोला
हा कुठलं रेसिपीच सांगू तुम्हाला म्हटल
पण तुम्हाला आवडत येथे सांगा
नाच नाच सांगितलं
हॅलो
हा हॅलो
हा बोला की
हा
रेसिपी नसेल तर दुसरं काहीतरी बोलला आता कुठं जाऊन आलाय गावाला फिरून वगैरे
हो गेले े गावाला बहिणीच हे होतं या आधीचं लग्न ठरलंय तिचं
हा हा
हम् तिकडे गेलते याधी उत म्हणताना गेलते सकाळी
होय
हा ह् हम्
बर दिवसभर प्रवास झाला असेल मा
होय
हम त्यात आणि लग्न घर असलं म्हणजे कि धावपळी वर धावपळ असत्या
आा
हॅलो
हा हॅलो
हा बोला की
हा आणि काय तुमचं दिवस कसं केलं
दिवस आमचा आज दुपारी आम्ही चार वाजता जेवलोय
हा
सकाळ धावपळीतच गेलाय आमचा पण दिवस ते सकाळी मुलगी शाळेला जात नव्हती तिच्यानंतर तिला शाळेत सोडायला गेलो तिकडून साडेबारा वाजता तिथच पेरेंट्स मिटिंग होती शाळेतच
हा हा
अकरा वाजता सोडून साडे अकराला आम्ही बँकेत गेलो जरा बँकेत काम होतो म्हणून तिकडच येऊ पर्यंत साडेबारा वाजला तिथून मिटिंग केली तेिथून यायला दोन वाजले घरी तिला घेऊन तिकंड आल्यावर चहा नाष्ट्याचा घोमंगाला उडलेला त्यात तो मुलगा रडायला लागलेला त्यामुळ आवरलंच नाही काय लवकर आज चार वाजता जेवण करून चार वाजता जेवलो आम्ही जेवण म्हणजे पराठेच केले होते आज काय केलंच नाही सकाळपासून हम
कशाचे पराठे केलता
बीटरूट च बीटाच बट आणि बटाटो हम्म
हा हा
मुलगीला आवडतय आमच्या चीज वगैरे घालून गेलं की खाते बरोबर
हा ह्
ज्या फळभाज्या वगैरे खात नाहीत मुलं किंवा घरातले तर त्यांना काहीत असं युनिक युनिक करून घालायलाच लागतंय
तर
आता होय आता ती कसं म्हणजे एकेकदा कारलं वगैरे मस्त आम्ही पण खात नाही पण हेल्थसाठी चांगलं असतं त्यामुळे मी त्याच एकतर पापडी वगैरे करून ठेवते येता जाता चार चार खाल्लं तरी बास झालं
पापडी म्हणजे कसं करता
कारली घ्यायची आपण म्हणजे तळत वगैरे नाही ते कारली घेऊन म्हणजे हळद मीठ लावून चिरून वगैरे ठेवायचं त्यातलं बिया वगैरे काढून
हम्म हम्म
आणि ते झालं की म्हणजे थोडा म्हणजे कडवटपणा त्याचा निघून गेला की मिक्स एकदम बारीक करून घ्यायच ते टेस्ट करायची त्याची हा आहे असं ओबडधोबड जरा बारीक करून घ्यायचं ते पूर्ण गव्हाच पीठ जरा रवा आणि पिठ्ठी जराशी घालून घालायचं त्यामध्ये जेवढं म्हणजे काय म्हणतात ते कारला असेल ना,, तेवढंऽऽ त्याच्यापेक्षा जरास एक दीडपट घ्यायचं पीठ वगैरे सगळं,, हां. त्यात जरा चटणी मीठऽऽ हां,, चटणी मीठ अ परत घरातलं काय काय मसाऽऽ झाले असतात की आपले सगळंऽऽ ते थोडं, थोडं घालायचं जरा,, आलं लसूण पेस्ट जरा घालून एकदम असं घटऽऽ मळुन घ्यायच ते,, आणि मोठीशी चपाती लाटऽऽ चं म्हेजे एक पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायच ते,, आणि एक पंधरा मिनिट झाऽऽ ना कि अं लाटायचा मोठा गोळा असा एकदम, आणि असे त्याच्या बारीक, बारीक चऽऽ चकत्या पाडायच्या, आणि चकत्या पाडल्यानऽऽ कि अ हजार,, काटा चमचा असतो ना आपला त्यानी असं टचऽऽ करायच म्हणजे फुगून येत त्या पापडी म्हणूनऽऽ न फूगला की मजे जसं कुरकुरीत, हां. हा तेलात तळायचं, छान होत्यात तशी म्हणजे मी आऽऽ आता घरी मोस्टली तेच करून हे करत्याऱ्यपऽऽ तर तेऽ टॉमॅटोचीऽऽ हा सगळंच होतय ना हेल्दी झाल्या गत
होय
टॉमॅटोचं, बटाट्याच्याऽऽ म्हणजे मोस्टली भरपू र मी, ज्याच कोण काही विचार करत नाही त्याच्यापासून मी काय, काय युनिक, युनिक रेसिपीज करून खात
हहहहह
केल्याशिवाय म्हणजे मुलांना पण हे होत नाही नाई, हां. आता ठेवून, ठेवून तरी काय करायचंय मग तेऽऽ उगच खराब होण्यापेक्षा करून खालेलं काय वाईट हाय
होय,
आता मुलगी कसं आता मी काल टिफीनला म्हणजे काल दोन दिवस झाले बीटरूट आणलं होत तिलाऽऽ खायला टिफिन मध्ये मग दोन दिवस झालं चिरून घालून देतऽऽ द्या म्हणजे देत होते तिला मग स्कूल मधन कॉल आलाय कीऽऽ तुम्ही तिला देताय खरं, ती खात नाही, म्हणजे दुसऱ्यांना वाटूनच संपवत्या. काकडी आणि बीटरूट सॅलेड म्हणून देते मी तिला, कुठ तर त्यांच्या संग एकच खातऽऽ आणि बाकीच सगळं वाटून सोडाय लागल्या ती म्हणून मग म्हटलं आजऽऽ पराटेच करूयात, मग जरा असं बटाटो शिजवून घेऊन ते जराऽऽ काय म्हणतात ते, खिसणीवरती खिसून हे केलं. बॉईल बटाटो अंऽ बीट पण जरा किसून वगैरे, मळलं त्याचीऽऽ छान पैकी असं चटणी मीठ, मसाला तेन जरा घालून, चपातीऽऽ म्हणजे बारीक, बारीक दोन गोळं केले पुऱ्या एवढं, मध्ये जरा चीज वगैरेऽऽ घालून मग ती वरणं आणि एक पोळी घालून असऽऽ पॅक करून जे डबल लेअर होत्या नाई पोळी ती पराटा असा ते व्यवस्थित भाजून वगैरे तिला सॉस संग किंवा दही संग आवडत तसंऽऽ ते तसं करून दिलं आज तिला, टिफिनला.
काहीतरी केल्याशिवाय पण होतऽऽ
होय,, पोटात जात नाही पोरांच्या,, हे नकोऽऽ हो, ते नको करत बसत्यात.
हम्म
चांगल लागलं तर खात्यात मग पोरं.
होय तिला लय आवडलं म्हणजे मी सकाळी केल्या केल्याऽऽ पहिला एक खाऊन गेली ती हितन खाऊन गेल्यावरती स्कूल मध्ये पण येताना खाऊन आली
हा
हम् तिला असं नवीन नवीन काही तर केलं ना कि चपाती भाजी अस असलं तरी पण खात्या आवडीन पण मोस्टली कस जरा नखऱे असत्यात नाही त्यात त्यापेक्षा असं काहीतरी केलं की की मागून मागून खात्या त्यामुळे ते एक हेल्दी चांगला आहे मी तस तर करते नाही तर डायरेक्ट पुऱ्या तळते त्याच्या बीटरूटच्या ह्म्म्म ते पण छान लागतय तसं पुऱ्या वगैरे तळलेलं
हम्म हम्म
हम्म
आणि काय स्वयंपाक अजून झाले नाही वाटतं
स्वयंपाक आता चार ला जेवलोय म्हणलं जरा नंतर करूया कायतर
होय वेळानं जेवलं तर चालतय तर चारला जेवल्यावर काय भुका लागत नाहीत
नाही सोडा तर तिला मॅगी पाहिजे होती करते म्हणून सांगितलं तोपर्यंत गेली आणि खेळायला
काय झालं
मॅगी पाहिजे झालेली तिला करते म्हणलं तर लगे गेली आणि खेळायला कुठ - आल्यावरती तेवढंच बघायचं काहीतर लाईटली - करून ठेवायच जरा
करायचं ह्
काय म्हणताय आणि -
गावाल जराला कंटाळरी येते
काय झालं
गावाल जाऊन आल्या वर ना कुठतर प्रवास केल्यावर कंटाळा येतो य म्हटल कायच नको होतय ते एकटाक गाडीवर म्हणजे
हम्म कुठल्या गावाला गेला होता
मिरजकडे गेलते भोशीला
हा हा होय ते मिरज हायवे हाय केवढा लांब लचक आहे
कायते
मीरज मीरज चा हायवे ते ते केवढं लांबलंच काय म्हटलं
काय हो तिकडे आपण न्यायला जो पंढरपूरच्या रोड ला तिकडे जायला लागतय ते हम्म होय
लवकर जायलाच येत नाही
होय ट्रॉफिक तेन ह्य काय
काय तेच ठरलेलं म्हण यादी करून हे करून आलं म एक तारखेला ठरवलं त्यांनी लग्न हम्म उद्या कपडे काढायला जाणार आहेत
होय लग्न म्हणलं ग धमाकुळ सगळा घरात
आह
लग्न म्हणलकी
होय होय लय धावपळ होतय ते ऊस पर्यंत एक सेकंद लागत नाही लग्नाला तर सगळं धावं पळ कराय लागत य
होय
चालतंयं म मी ठेऊ
हा हा
हॅलो